हॅलो
हा हॅलो हा बोला ना तुमच्याकडे दहा मीनटं आहेत का? आवाज येते का?
बोला की.
हा मला तुम्हाला अं आमच्या आम्ही रायगडच्या प्लॅन केला होता. ते तुम्हाला सांगायचं होत, तुम्ही पण येणार आहे ना?
तेच मला सांगायचं प्लॅन आणि आमचं स्टारींन पॉइंट असणार आहे पुणे, रायगड मग सीता मी पुण्यात आवो स्वारगेट ला जाणार आहे. स्वारगेटहुन आपण बस पकडायची पार्सल घेऊन.
हम्म.
हो पार्सल अ मार्ग आहेत. एकतर आहे पाचडचा आणि दुसरा आहे आपण दोन ठिकाण जाऊ. मग तिथं अ पाचडची बस भेटली तर पाचड ला जाऊ. तेथून रायगड पण जवळ आहे. किंवा आपण मग दोन दिवसाची ट्रिप प्लॅन करत असेल तर मग आपण महड ला जाऊ. तिथे स्टे करू तिथं पण आहे गणपती -
सांगाल ते.
चा प्रसिद्ध गणपती आहे. तिथे आपण ते करू शकतो. तिथे पण भक्तनिवास वगैरे आहे. सोय आहे मग तुमचं काही हे मत काय मत आहे? डायरेक्ट महड ला जायचंय? की पाचडला जायचं?
सॉरी राॅंग भरला का काही? चालेल चालेल बजेट काढा, मग या जातो.
हा-हा ठीक आहे मी तुम्हाला अ कोणता रूट बदल होईल आणि तुम्ही किती दिवस घेणार हे मला सांगा? दिवस तुम्ही येऊ शकताय, त्यानुसार आपण प्लॅन करू.
हं-हं
रायगडाचा प्लॅन करू जेणेकरून आपल्याला आता पावसाळ्यात आपल्याला राय गड खूप सुंदर आणि एकदम असं स्वर्गात गेल्याच फील- फिलिंग येईल. कारण सगळीकडे हिरवळ आहे आणि रायगडावरती-
गड्या रायगड ला खूप पाऊस पडत आहे.
पाऊस पडत आहे. पण आता पाऊस, पाऊस मधेच आता छान असतो ना? पाहायला सगळं. शिरोगाम पूर्ण सगळा डोंगर रायगड रायगडावर खूप आहेत. राणी महल, टकमक चौक रायगड वर जाण्यासाठी पण दोन मार्ग आहेत. तिथे पण आपण
पाणीपुरी करा, पाणीपुरी करा मारतजा. हा निम सनी अस काे आत पानीपुडी पानीपुडी अष्ट म्हणजे जर उपयोग सुविधाला गर्दी पिडीक झाल्या. रोप वे ची सुविधा आता चालत आहेची वाट बंद आहे ना. त्यामुळे रोप वे ला गर्दी खूप आहे आणि दर पण खूप झाला आहे रोप वे चा.
हा. ते येत आहेच पण, आता आपण ट्वेंटी म ना त्यामुळे ट्वेंटी मध्ये आपण ट्रेकिंग करत गेलेल कस थोडं ऍडव्हेंचरच आणि मला वाटत की आपलं अजून आपण ट्रेकिंग पण करू शकतो आपण. ट्रॅकिंगच केलं पाहिजे
पिझ्झा झाय का पिझ्झा पिझ्झा मग बर्गर हे असशा कि ज की
मग हे सोडलंर सोडून दुसरं कुठे तुम्हाला जाय प का? वाटत पुण्याहून कोणंत जवळ पडेल?
हम्म. लोहगड हम्म. हम्म हम्म. चला. ह म्हणण आवडेल आम्हाला
इतिहास तोला खूप सुंदर आहे असं सुंदर बनवलंय शिवा मारजण कि तर अ खूप इम्पॉर्टंट बनण्यासारखे आणि
महाराजांची शिवाजी महाराजांची समाधी
हम् हम्म.
उत्कृष्टचा देखावा आहे तर तुम्हाला स्वतः तिथे विराजमान झाल्यासारखं आपल्याला
हम्म निलेश. हे कुटुं इथे घ्याव लागेल तुला हॅलो. हा काय ब म्हणत होता परत सांगा जरा. परत सांगा जरा आम्ही जरा पाणीपुरी खाण्यात व्यस्त आहे ओ एवढं छान झाले की नाही तुम्हाला काय सांगू इथे तर तोंडाला पाणी सुटत आहे आमच्या पाणी पाणी म्हणजे अं आस्वाद घेत पाणीपुरीच तुमच का वाक्य ऐकत आहोत आम्ही.
ते
छान छान वाटत आहे आम्हांसनी बटाटेची भाजी बिजी सगळं रेसिपी नाही ती सिक्रेट रेसिपी आहे सॉरी. तुम्ही सांगा तुमची माहिती बी टू बी कंटिन्यू.
आम् पण पाणी करतो पण आमची थोडी रेसिपी. म्हणजे थोडी वेगळी आहे जस की आपण त्याच्यासाठी दोन प्रकारचे पाणी करतो.
आमचे चार प्रकारचे असतात.
एक तिखट पाणी आणि एक गोड पाणी म्हणजे एक चिंचच असेल तर आप एक पुदिना कोथिंबीर वगैरे ह्या प्रमाणे असणार आहे म्हणजेसाठी आपण रगडा पण करू शकतो कांदा पण फेरू शकतो. आणि मग पुढं पण अजून पा
चार पाणी असते आमच्याकडे चार पाणी असते एक आंबड पाणी तिखट पाणी गोड पाणी
काांग तुम्ही रेसिपीरी नक्कीच शर केली पाहिजे आमच्यासोबत त्यांना आम्ही एवढ्या व्हरायटीजत आ नाही कदी करत आम्ही
नाही घर आम्ही देऊ शकत नाही ना ते शिक
ओके तुमची सिक्रेट रेसिपी आहे ठीक आहे म तय का प्ला काय म्हणत.
चालेल आम्हाला आवडेल यायला.
करतो प्रॉपर प्लॅनिंग करतो. आणि तुमला त्याप्रमाणे आ्म्ही सूचना देतो आपला प्लॅन आहे जेवढे दिवस आपल्याला तिथे, जायला लागणार हाय काई पण करतो त्यात मेन्शन करतो त्यात आणि मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो, की कस काय आपला प्लॅन हाय त्याप्रमाणे तूम्हाला सांगात चल काय बदल तुम्हाला हवे आहेत. चालेल का?
डिस्काउंट काय भेटेल का?
हा तुमच्यासाठी कारण आम्ही आमच्याकडून तुम्हाला नेत आहोत. आता तुम्ही डिस्काउंट ची काळजी करू नका तुम्हाला तुला हंड्रेड पर्सेंट डीस्काउंट भेटणार.
खाणं पिणं सकट
हा खाण्या पिण्या सकट असेल किंवा आपण इथून थोडंफार
हम् म फाइव्ह स्टार हॉटेल एक बुक करा
नाही बा ते तर ज्या पणा आपण प इथलं प्रॉपर पहिला त्यामुळे तिथ, अजून आमची माहिती नाही सगळ न्यू हाय ह आणि् थोडंफार इंटरनेटच्या मदतीने थोड इंस्टाग्राम मदतिने साईड इन्कम आमी ते पण करत आहोत लोकांवर छाप पण साकारलंय तेनी
पनीर पाचशे रुपये असं कायतरी अस आहे?
काय म्हणता?
पर हेड स्टेच जेवणा खाण्या सकट पाचशे रुपये पर हेड आहे. राहण्या खाण्यासकट सांगत आहे मी
हा सगळ प्लॅन बघून आपण बेसिक ते आपल्याकडे आता प्रॉपर एक प्लॅन असतो ना तस प्रॉपर प्लॅन पडून तुम्हाला व्यवस्थित सगळं सांगते मी त्या प्रमाण बघा की तुम्हाला पण कसं तुमच्यासाठी ते योग्य आहे की नाही काय मला काही प्लॅनमध्ये बदल हवेत. तुम्ही ते पण सांगू शकता, तुम्हाला अजून माहित असेल तुम्ही पहिलाच जावून आला असलास तरी तुम्ही तिथे सांगून
हम.
कि तुम्ही हा ह्या जागी तुम्ही अस पण करू शकताय, तुम्ही तुमचा प्लॅन कस तसं चूज करू
हाय केलिया हुं. असं मऊ झाल्यावर मामासनी खायला काय हुतंय?
कोड पता य
चालेल चालेल. फार बोलता तुम्ही असं वाटत नाही तुम्हासनी
ते नायी तुमा आ तू तुम्ही कुठल्या दुसऱ्या गडाला भेट दिली आहे का? हेज्या आदी ट्रेकिंग केलेय?
नाही खरं मी इच्छुक आहे लोहगडाला जाण्यासाठी
मग आपण नेक्स्ट प्लॅन हा लोहगडला करू. आता पहिल्यांदा आपला रायगडचा प्लॅन आहे, तसा आपण रायगडचा प्लॅन अ सक्सेस करू त्यानंतर लगेच आपण थोड्या दिवसात जेव्हा जर थोडस हिरवं वगैरे हिरवळ वगैरे झालं थोडस पाऊस कमी झाला तर आपण लोहगडचा पण प्लॅन करू. किंवा तु म्हणतायसं आता पावसाळा चालू त्यामुळे आपण धबधब्याचा पण प्लॅन करू शकतोय, महाराष्ट्रात भरपूर असे काही खूप धबधबे आहेत आणि फक्त महाराष्ट्रामध्येच. एवढे छान सुंदर धबधबे बघाय मिळतात मग तुम्ही तुमची इच्छा असल्यावर तुम्हांला स्पेसिफिक जायचं तर आम्ही तिथं प्लॅन करू.
आणि काय तुम्ही दहा मिनिटं दिल्याबद्दल मी तुम्हाला प्लॅन करून नक्कीच कळवते. तुम्ही मला योग्य ते प्रोत्साहन द्या. तुमचं काय मत असेल तर शेअर करा, थँक्यू ऐकून घेतल्याबद्दल.
हम, मोस्ट वेलकम.